हा बोला ना ता
हा नमस्कार ताई.
नमस्कार.
कुठून बोलता तुम्ही?
अ सॉरी पण व सिटी वगेरे नाव नाई विचारायचं ह्याच्यात.
अच्छा सॉरी हां नाई मला विचारले ना स्टार्टींगला.
नाई नाई नाई नाव सिटी अं बाकी अं म्हणजे स्वतःबद्धलची इतर म्हाय सांगायची फक्त चर्चा करायची कोणत्याही विषयावर करायची.
हां अच्छा छान आहे तुम्हाला फिरायला आवडतंय का ताई? कुठं कु
फिरायला म्हणजे आता अ लहान मुलं असल्यामुळे घरात त्याच्यामुळे ना जास्त काही अ सिटी आऊट ऑफ अं इकडे नाई गेलेली.
आपण फक्त हॉलिडेज मध्ये जाऊ शकतो बघा.
हम्म हा हा सुट्यामध्येच. हॅलो.
हॅलो येतोय का आवाज हो मार तुमचा आवाज येत नव्हता मला.
अच्छा अच्छा. फिरला आवडतं ना मग ट्रॅव्हलिंग. काय म्हणता?
स्पेशल डिश काय तुमची काय खायला आवडतं तुम्हाला?
खायला मला नॉनव्हेज चे पदार्थ आवडतात. नॉन व्हेज नॉनव्हेजचे पदार्थ आवडतात खूप. त्याच्यामुळे नॉन व्हेज पासून काहीतरी वेगवेगळं बनवायचं.
खायला आवडतं मग बनवायला तर नक्कीच आवडत असंल ना.
हॅलो.
हॅलो. हा म्हंटलं खायला आवडतं मी व्हेजिटेरियन हाय मला सर्व आवडतं.
अच्छा अच्छा अच्छा. काहीतरी स्पेशल अं डिश वगेरे सांगा तुमची एक.
स्पेशलडीश आमची चायनीज.
हॅलो नाय नाय तुमच्या इकडे काय स्पेशल हा काय बनवतात?
साऊथ इंडियन पुरणपोळी वगेरा आम्ही मारवाडी डाळबट्टी करतो.
अच्छ अच्छा. डाळबट्टी म्हणजे आता कसं मं खांदे साईड मध्ये पण खूप स्पेशल हाय ना. मी तिकडच्याच भागातली असल्यामुळे हो हो. वरण बट्टी आणि डाळ बट्टी म्हणजे थोडं हा अ. नावच नावच नाव आणि काय काय बघ. टाळते ते तुपामध्ये हे करून भा
बनवायची पद्धत हा ते दोन प्रकारे करताय एक वाफून केली जात. ते म
बरोबर हाय.
आणि दुसरी म्हणजे ती आं फकत नॉर्मली ती भाजली जाते भट्टीवर आणि ती शेकलेली
बरोबर आता कांद्याच्या साईड मध्ये बघा मी तिकडं आमच्याच भागातली असल्या मुळे ना अ एक स्पेशल इकडे अ वाईन. त्यांचं बरेच. हं वांग्याचं भरीत पण. खूप स्पेशल इकडे स्पेशल म्हणजे कसै इकडची जी वांगी हाईत ते इथर तर ठेकानी अं दुस तुमच्याकडे जे मिळतात त्याची चव... तशी नसते ना जे खान इकडे खान्देशी भागात आहे ते
इकडे बीनाबियांचं वांग मिळत आणि दुसरीकडे बघितलं आपण हा बिया नसतात तेवढ्या काही इकडे त्या वांग्यांमध्ये पण दुसरीकडे जर आपण बघितलं तर त्या त्या वांग्यामंधे खूप बिया असतात बियांचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामुळे जशी टेस्ट होत्या बरतात बाई तसं नसत म एक नॉर्मली असं भरीत कसं बनवते मी एक सांगते
हा रेसिप
हा हे बग अ नॉर्मली आपण कसं भरीतच वांग ते तेल लावून हे करायचं चुल्यावर किंवा गॅसवर भाजून घ्यायचं नंतर मग त्याचेत ए आध्येमध्ये असे थोडे कट्ट मारून लसूण असतो ना आपला म लसून त्यामध्ये टाक कसं आहे, एक एक साईडने असे कट मारुन मारुन एक एक आतमध्ये टाकायचे ते लसुन मग ते लसूणचा फ्लेवर त्या ह्याच्यात उतरतो वांग्याच्या भरीत अ वांग्यामध्ये, पणजर ते भाजून झालं का, ते काढून घ्यायच आणि ते साल वगैरे काढून त्याचे अ... अ म हे करून घ्यायचं आणि बाजूला ठेवायचं एका प्लेटमध्ये, नंतर कांद्याची पात मेन म्हणजे इथे काय आहे, वांग्याच्या भरीतमध्ये कांद्याची पात कंपल्सरी असते. आता बाकी ठिकाणे बघा टाकत नाही. नॉर्मली असा टोमॅटो, कांदा वगैरे करून फ्राय करून त्याच भरीत करतात. आणि इकडे मेन महत्वाचं इनग्रेडियंट काय आहे वांग याची अ पात कांद्याची मग ते कापून घ्यायची. नंतर म लसूण थोडासा आणि लवंगी मिरची. वांग्याचं भरीत ते साध्या मिरच्यांमध्ये नाही करत.
मग ती खूप तीखट मिरची पाहिल लवंगी मिरची पाहिजे त्याच्यासाठी. मग ते अ तेलामध्ये शेंगदाणे, लसूण, जिरे आणि ते कांद्याचे पात असते ना, ती थोडी थोडं म्हणजे जास्त घ्यायची. ती थोडी त्याच्यात फ्राय करायची, बाकीचे जे आपण वांगे काढले होते का भाजून वरती. म ते मॅश करायचे असे, वरतीच. त्याच्यामध्ये ते अ तो अजून ठेचा बनवून घ्यायचा. लवंगी मिरची आणि लसूणचा ठेचा करून त्याच्यामध्ये वरतीचं स्मॅश करायचं फोडणी वगैरे येत नाही हा. नंतर ते एकत्र मॅश केल्यावर ते जिरे त्याच्या फोडणीत टाकायचं थोडं पाच एक मिनिटं फ्राय करून कसं वांग्याचं भरीत इकडे आणि तेलाचं प्रमाण म्हणजे आता खान्देशी भागात कसं आहे? तेल कमी टाकलं तर ती भाजीच चवदार नाही होणार अस इकडचे हे राहत हं... हं. आता इकडे तेलाचं प्रमाण खूप जास्त म्हणजे जास्त प्रमाणात अ पाहिजे असतं. त्याच्यामुळे एक फेमस आहे इकडे वांग्याच भरीत, बाकी तुमच्या इथे काये स्पेशल? हा कळवण्याचे भाकर म्हणतात एक बघा कळव ची भाकर ऐकली का?
नाही.
हा कळण्याची भाकर म्हणजे एक उडदाची डाळ असते त्याच्यात. आणि बाजरी असते थोड्याशा प्रमाणात. गहू काय त्यात गहू मिक्स करताते आणि ते मकईचे दाणे असतात त्याच्यात. त्याची भाकरी पण त्या वांग्याच्या भरीतासोबत फेमस आहे इकडे. हे बाकी दुसरीकडे नाही मिळणार पण मग खानदेशी मध्ये असत. बाकी तुमची कशी काय रेसिपी वगैरे एखादी सांगा?
बाकीचं मला सर्व सावरत पण मग नॉर्मल भी कुभा चायनी चायनीजची रेसिपी सांगतो.
हा हा चालेल ना. हह ह.
ऐकले असतिल ना?
चायनीज ना हा मग.
हा सर ठीक आहे. जाऊ द्या. हा पण मग आपली बनवण्याची पद्धत दोघींची वेगवेगळी. पहिल्यांदान सर्व प्रथम तुम्हाला पिझ्झा रेसिपी सांगते. मी घरी बनव पिझा
पिझ्झा, हा हा हा.
पिझ्झा रेसिपी सांगते मी तुम्हाला, मग चायनीजची सांगते. म्हणजे माझी स्वतःची मी स्वतः करते म्हणून हा. हम. सर्वप्रथम मी अ बेस करण्यासाठी मैदा घेते. मैद्यामध्ये आपलं सोडा वगैरे आणि थोडसं दही टाक वरुन मिश्रण मळून ते अर्धा तेक तास अ होऊन जाईल
डो करून घ्यायचं हा बरोबर
हो ठेवल्यानंतर ते सेट होतं सेट झाल्यानंतर आपल्या टोमॅटो शिमला मिर्ची ओनियन ओनियान ते थोडं कट करून घ्यायचे ते फ्राय कर केल्यानंतर आपल्याला त्यात चिली सॉस रेड चिली ग्रीन चिली आणि टोमॅटो सॉस हे तीन निश्चितच करून पिझ्झा बेसवर टाकायचे
हा
टाकल्यानंतर जी भाजी आपण फ्राय केली ती टाकणार त्यावर चीज स्प्रेड करून थोड वाफवून घ्यायचं बनवायला पण सोपे अन खायला पण चविष्ट
मगते तो बेस जो तयार केलेला असतो तो आधी हे नाही करायच का
ह ब नॉर्मल हा सॉरी मी विसरले त हा थोडा तो ह त्याने आपण भाकरी कशी थापतो
हा
नॉर्मली तसा तो पॉलिथीन पेपर घेऊन कापायचा नॉर्मल नॉर्मल ब्रेक बेक करायचा खालून
अच्छा अच्छा म हे ओ ओव्हन मध्ये कि गॅसवरच
ओव्हन मध्ये पण करू शकतो आपण पण मग मला तवा गॅसवर तवा ठेवून केलेल तेच छान लागतं
हा जनरली आतामी केलेलं ना मग ते आता रेडीमेड बेस निघालाय बघा तू
हा त्याने खूप त्रास होतो अहो फॅनचा
हाका हम्म हम्म हम्म नाही मी आता बनवलेलं न मुलांसाठी घरी ना त म्हणजे डायरेक्ट रेडीमेड बेसच
ह रेडीमेडच स घेता सर्व पण मग अ हे छानए असं घरबुती आणि आपल्याला खाल्ल्यानंतर खाल्ल्यानंतर त्रास पण होत नाही चा खायला पण एकदम
हा तेच ना आता बाहेरच कस ए काय त्या आपण नाही हे करू शकत किती चांगल्या पद्धतीने बनवले किंवा काही
किंवा मग त्याची डेट एक्सपायर की तेपण आपल्याला माहित नसतं
ह्म्म ह्म्म ह्म्म आता कस सगळं मोबाईलवर सर्च केलं तर सगळ्या गोष्टी अ‍ॅव्हलेबल दाखवतात तुम्ही एक रेसिपी सांगणार कोणती विचारणार त्या त्या टाईपच्या ना रेसिपी त्याच्यावर येतात
हो ते तर आहेच प्रत्येकाची वेळ
हम्म बरोबर
तुमचं तिकडे असं स्पेशल काय आहे कि अ एकदम म्हणजे ना आवाजलेलं नाही का आता बघा
आमच्याकडे नावाज नावाजले ना मिसळ आहे मसालेदार ह न्यवादची
मिसळ
स्पेशल आमच्या ना
हा हा हा हा अ इकडे आपण खांदे साईड ला आलो ना मग एक शेवभाजी आता कोणी काही विचारलं तर म एक शेवभाजी अ दाळबट्टी गळबटी इथे काय आहे ना नॉर्मली लग्नांमध्ये पण आहे ना जेवणासाठी तिथेच राहत ाळबाट्टी वांग्याची भाजी
हा प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळे स्पेशल आयटम असतात नाशिकमध्ये चलीवरती निशास्तोशाली म्हणजे नाशिक जिल्ह्यात खूप हॅलो
हा बोला ना मॅडम आवाज तुमचा थोडा करा हा
शिरा आजूबाजूला तुम्हाला ती चुली ववरचेच
हम्म हम्म बरोबर बरोबर मी नाशिकची त्यामुळेच फेमस आहे इकडे मिसळ
नाशिक मध्ये प्रत्येक पॉंट
हम्म हम्म हम्म हम्म हम्म बरोबर आणि मुंबई जसं मुंबई साईइडलं वडापाववे तं म्हण असे त म स फेमस आहे बरोबर दहा मिनट झाले मॅडम आपले
हो मॅडम झालं तुम्ही करा आता मला
हॅलो
हो
हा दहा मिनिट छान वाटलं तुमच्याशी बोलून ह